हॅलो
हां बोल की
काय करतेस
काय नाही बसली बघ काय नाही अ आता तू म्हणजे कसं झालं अ आज आमच्याआ आजीचं वर्ष श्रद्ध आहेत ग कालच सोळा तारखेला झालं आम्ही स्टेटस वगैरे ठेवलेला मंग ते हे असते नां अं आमच्या इकडे श्राद्ध वगैरें घालतांत वर्षश्राद्ध मंग त्यां दिवशी म्हणजे सोळा तारखेला घातलं वर्षश्राद्ध कालंच झालं कालंच सगळ्यांनी स्टेटस ठेवलेला म्हणजे त्यां जुन्यां आठवणीना उजांळा आंला कसं कसं म्हणजे आजीनं आपल्यांवरती प्रेम वगैरें केलत ते ते सगळं आठवलं
नाहीं नक्कीचं गं कांहीं कांहीं लोकांना त्यां बाबतींत म्हणजे खूंप लक्की असतांत म्हणजे म्हणजे तसं नाहीं म्हणांयचंय मलां आजी तरं मलां पणं आहेतं म्हणजे आईकडची आजी आणि वडिलांकडच्यां आजी दोन्ही पणं आजी आहेतं अं म्हणजे एक वारल्यां आंता जे पप्पांची आई होती कां त्यां वारल्यां पणं म्हणजे आपणं आईच्या आईकडे एवढं राहतं नाहीं नां गं तरी पणं ते माझ्या गावांतलंच आहे म्हणूंन एवढं कांहीं नाहीं तरी पणं ती आजी येतं असते जातं असते आणि खरंच आजीची मांया एक वेगळीचं असते पणं तिला पणं आंता सहा सात जणूं तिलांच मुलं आणि तिथूंन पुढं एवढ्यांची सगळ्यांची लेकरं नातवंड मंग ते प्रेम सगळ्यांमध्यें हे होतं नां हाडं डिवाइड झाल्यां सारखं आणि माझेजे पप्पांचे ती आजी होती नां तिचां माझ्यां मध्यें जीव खूंप होतां पणं त्यांच्या डोक्यांवर नां परिणांम झालेला होतां त्यांच्यामुळे ते आम्हांला असं व्यंक्त करतां नाहीं आलं किंवा तिलांही व्यंक्त करतां नाहीं आलं आमच्यांसोबतं
अच्छा तूं म्हणतेस तसं आपल्या पप्पांची आई पणं आपली फेवरेटचं म्हणजेचं आवडीचीचं असते कारणं आपलं जास्तं सवांस्या हां. बाबांच्या कारणं ती सगळं आपल्यांला म्हणजे अं आंमची एक सवयं होती. आमच्या आजीला म्हणजे जास्तं करूंन चहा प्यांयची जास्तं आजी. आणि हे करांयची दोन वाजतां आम्हीं आमची शाळां पणं जवळं असांयची. आणि आम्हीं कायं करायचं आई आमची दोन वाजतां चहा करणारं म्हणूंन आम्हीं. जेवांयला नाहीं चहा पिढ्यांसाठी घरंला यांयचो दोन लां यांयचं चार लां यांयचं आणि आम्हीं. आईला गेलो की मगं दोन वाजतां आमची आई आम्हांला चहा करूंन द्यायची चार वाजतां. पणं आम्हीं यांयचो चहा पिऊंन जायचो मलां त्यांच्यामुळे आंत्ता पणं अजूंन पणं सवयं आहे मलां जास्तं मी चहा पितो. आणि एक बान एकच्यां सुट्टीत पणं मी यांयचे घरंला. मंग जास्तं सवंय होते कि खुंरुगड्यां पापड्यां तळांयची किंवा भज्जी करांयची. मंग ती पणं केलं म्हणज्यां आवडीने आम्हांला खाऊं घालांयची त्यांमुळें त्यां. एक आठवणे अजूंन मंग घरांकडे गेलं दोन एक वाजलां की आम्हांला शाळेची घंटा वाजली की आम्हांला. डांयठां आईची आठवणी येते फिक्स.
हम्मं हम्मं हम्मं अगं म्हणजे माझं कसं आहे म्हणजे. त्यां आधींपासूंन असं त्यांच्या डोक्यांवर परिणाम झालेला नव्हतां म्हणजे त्यांना. अं माझे तीन काका आहेतं आणि एक आंत्या होत्यां आंत्या पणं वारल्या समजां आंता. आणि जे तीनं काका होते म्हणजे त्यांच्यानंतर सगळ्यांत लहांन माझे पप्पां येतांत. तरं माझ्यां पप्पांच्या जन्मांच्या वेळेला त्यांच्या डोक्यांवर परिणाम झालां म्हणजे माझे पप्पांना जन्मले. आणि त्यांच्या डोक्यांवर परिणांम झालां म्हणजे माझ्यां पप्पांना त्यांनी अजिबांत सांभाळलेलंच नाहीये. माझ्या पप्पांच्या ज्यां आंत्या आहेतं नां त्यांनी त्यांचा सांभाळ केलेला पूर्ण. तरं माझ्यां पप्पांना नां आईची मायांच नाहीं भेटली गं तरं ते कधीं कधीं त्यांना असं. कुठल्यां गोष्टीचां त्रांस झालां ना. किंवा म्हणजे आता ते भाऊ आहेत दोघं पण नोकरीला आहेत पण ते पण कधी कधी त्रास देतात शेतावरून म्हणा कशावरून म्हणा असं पैसे सोडत नाही विचार नाही करत की हा शेतकरी आहे बाबा आपण नोकरीला असून सुद्धा म्हणजे, सगळे ओढाओढच करतात आणि मग ते काय होतं की पप्पा कधी कधी चिडले किंवा मग वाईट वाटलं की मग असं बोलतात की माझं तर नशीबच असं रे की माझ जन्मातच आईंन टाकून दिलं- आणि आता आयुष्यभर काय सगळं असं सहनच करायचं तर खूप वाईट वाटतं ग.
तसं पण असतात काही लोकं असतात तशी आणि काही लोक नसतात आपल्या आईला पण चांगल सांभाळणारी पण लोक आहेत, कारण आमच्या पण आमच्या आजीला पण आम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळल कारण ती जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये होती तेव्हा म्हणजे तिला कॅन्सर झालता, अन्न नलिकेचा आणि त्यामुळे तिला पाईप वगैरे घालून ते अन्न एकदम लिक्विड टाईप तिला घालायला लागायचं. त्यामुळे तिची सेवा मी भरपूर केली आहे, चिकूचा रस वगैरे करून मी तिला खाऊ घालायचो आणि तिला म्हणजे रेडिएशन ट्रीटमेंट सुरू होती किमोथेरपी. आणि ती थेरपीसाठी तिच्यासोबत मी जायचो अ कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणून होतं. अ फेमस आहे आमच्या इकड तो दवाखाना तिला घेऊन जायचं मी आणि दाखवत होतो तिला तिथं मतीचं पूर्ण तो शेक असायचा पूर्ण स्किन अशी जळलेली होती तिची त्वचा आणि नंतर मग मग ते कमी कमी आलं त्याच्यानंतर
हम्म हम्म हम्म नाही आहे ग म्हणजे हा हा. तर सेवा करणारे पण भरपूर आहेत असं नाही की म्हणजे सेवा नाही करत म्हणजे माझ्या आजी अ होत्या त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला होता, पण त्यांना सगळे असं जपायचे म्हणजे त्या अ म्हणजे त्यांचं बाकी काही नव्हतं व्यवस्थित राहायच्या वगैरे सगळं करायच पण त्यांना बडबड खूप करायच म्हणजे काही पण कुणालाही शिव्या देणं वगैरे म्हणा किंवा सारखं बडबड करायचं, आणि मग त्यांना ना एक त्यांचा एक प्रॉब्लेम आवाज गेला होता, तुलाच नेटवर्कचा इश्यू आहे मला तरी अस वाटत थोडसा बर ठीक आहे असुदे अ तर काय व्हायचं म्हणजे त्यांना ना गोरे लोक खूप आवडायचे तर माझी मम्मी गोरीे होती. आणि माझे पप्पा काळे सावळे आहेत. आणि त्यांची मुलगी जी होती म्हणजे माझ्या आत्या त्या सुद्धा काळया सावळ्याच होत्या तर त्यांना ना त्यांच्या लेकीची एवढी मया नाही यायची पण माझ्या मम्मीची मया याय ची मग आम्ही पण गोरे होतो लेकर तर आमची मया यायची. आणि आत्याचे मुलं जे होते ते पण काळी सावळी होते तर त्यांचा पण त्या रागराग करायच्या. आणि अजून माझ्या एक काकू आहेत, चुलती माझी तर त्या सुद्धा कळ्या आहेत आणि त्यांचे लेकर सुद्धा काळी आहेत, तर त्या त्यांचा पण म्हणजे द्वेष करायचा खूप राग राग करायच्या त्यांना शिव्या द्यायच्या आणि कुठली चांगली गोष्ट दिसली कि म्हणायच्या माझी माझ्या दिदीचीच हे ही म्हणजे मला त्या असं दिदी म्हणायच्या. तर माझ्या दिदूचीचय ही गोष्ट अस. तिला द्या तुम्हाला चांगले नाही दिसत, तिला चांगल दिसेल किंवा मग माझ्या मम्मीला द्या. माझ्या सुनाला द्या अस बोलायच्या त्या.
अच्छा, मग आम्ही पण ती ट्रीटमेंट वगैरे घेतल्यानंतर मग तिला चेहऱ्याला म्हणजे हे झालेल केमोथेरपी झाल्यामुळ म्हणजे जळलेली स्किन. मग एका वर्षभरात ती कव्हर झाली क्रीमा वगैरे होत्या मग नंतर नाही येतील घा लावून वगैरे येतील म्हणजे तिची ट्रीटमेंट सुरु होती, पण कालांतराने म्हणजे या सोळा सोळा जुलै. दोन हजार पंधरा ला ती वारली. खर सगळ्यात जास्त तर मी मोठ्याने रडत होतो, मी इतके दिवस रडत होतो, माहित आहे महिनाभर तर मी एकटीच रडत होतो. आणि प्रेतावर पण मी जास्त रडत होतो सगळीजण मला रडताना बघून म्हणजे सगळ्यांना खूप वाईट वाटत होत, कारण मला वाटत सगळ्यात जास्त जवळ आणि प्रेमळ व्यक्ती तीच होती कारण जास्त तिन मला सांभाळालेल होत.
हां आणि माझ कस झाल बघ माझ जेव्हा लग्न ठरलेल होत ना. म्हणजे त्यांना अशी गोरी माणस खूप आवडायची. माझ हजबंड नाही का खूप जास्त गोरेय ते तर त्यांच कसय म्हणजे की त्यांना गोरे लोक आवडायचे तर सगळे म्हणायचे म्हणजे माझ्या मिस मिस्टरांना त्यांना बघितल असत तर त्यांना खूप आनंद झाला आसता वगैरे पण. त्या त्या कंडिशन मध्ये नव्हत्याच त्या एकदम अस नाहीका बेड वर झोपून वगैरे होत त्या आणि त्यांच शरीर खूप जास्त जाड होत बघ. आता आयुष्यभर गोळ्या खाल्लेल्या मग ते शरीर तस बनून गेल एका जागेवर. राहून राहून खूप जास्त बडबड करायल की माझे बाबा मारायचे पण कधी कधी थोड जास्त. हाताने मारायचे पण जीव पण खूप लावायचे त्या काहीच करत नव्हत्या. तरी खूप जीव लावायचे त्यांना काय काय आणायचे. पण खूप बडबड करायला लागली क मग घरात अस कोंडून टाकायचे तर वाईट वाटत वाटायच म्हणजे आणि माझ्या आईची आजी आहे का ती अजून पण म्हणजे छान आहे. आणि ती येत असते रोज येत असते गावातच आहे तर ती रोज सकाळ संध्याकाळ तिची एक तरी चक्कर असते, आणि मी गेले का जास्त मग तिची एक शिल्लकच चक्कर होते बघ, आणि काही पण खायला आणून देते. इकडन तिकडन म्हणजे गावाकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात ना ग तर मला आंबट खूप आवडत तर ती आणून देते लगेच.
बरोबर आहे कारण आजी ही अशीच असते. मी पण आमच्या मामाच्या इकड गेलो की आमच्या आई मला वेगवेगळे पदार्थ तर करून घालायची. म्हणजे नवीन अशा गोष्टी रेसिपीबद्दल त्या म्हणजे अंडा तिची फेमस असायची. तिच्या भाकऱ्या हाताच्या तर खूप भारी लागायच्या. आणि चुलीवरच जेवण असायच, आणि मी गेल की आवर्जून मग मग आमच्या मम्मी मम्मीची ओळख करून हिजी मुलगी ही. म्हणजेंश अस सगळ्यांना सांगत असायची हुशार आहे एवढी हाय इकड कॉलेज जाते ह्या गावाला जाते म्हणजे तिला किती अभिमान होता आम्हाला एवढ वाटयच नाही. कारण ती एवढे सांगायच आवर्जून हिचा नंबर आला याच्या मध्ये ते. परत प्रत्येक खायला पदार्थ द्यायची परत स्वतः पसले पैसे पण जात ताना खूप द्यायची अ आणि अ आसं ड्रेस वगैरे ते गेल्यावरती फिक्स घेणार आणि नवीन सोन्याच्या वस् तो म्हणजे खरेदी पण आम्हाला करून द्यायची रिंगा म्हण पैंजण म्हण अशा खूप साऱ्या गोष्टी पण तिन मला दिल्या
हम् हम् हम् नाही प्रत्येकाच आई म्हण ज्या आजी म्हणा आपल्या नातवंडासाठी असं चोरून वगैरे करत असते.. माझी पण आ जे म्हणजे नाई का आता मामी लोकांना राग येतो ना कधी कधी कि खूप करतात खरं तर काहीच करत नाही आ आत्ताची पिढी तरी किती करते समजा आपल्या मुलीसाठी तसं तर ते करत सुद्धा नाहीत पण म्हणजे काही काही असतात ना खडूसवाल्या मामी तर त्यात तसचं करतात की माहेरून तर सगळं करून त पण स स म्हणजे सासरच्यांनाच आपल्याच मुलीला करू देत नाही तस माझं थोडसं आजी ना घाबरायची थोडीशी त्यांना आणि मग काहीच करू देत नसय करू देत नाहीत त्या तर मग त्यांना लपून लप पण थोडं थोडं करायची ती म्हणजे आम्ही तरी गावात होतो मला नाही पण त्या दुसऱ्या मावशीच्या मुलीला सगळेच करायचे खूप जास् त आणि तसं आम्हाला कधी म्हणजे वाटलं नाही की मला नाही करत तिलाच करते कसंय मावशची परिस्थिती थोडीशी तशी होती म्हणून असं वाटायचं आम्हाला नसलं तरी आमची परिस्थिती की असं वाटायचं आम्ही करू आम्ही आम्हीच पण त्यांनलाच गरज होती तर मग आम्हाला असं वाटायचं त्यांनाच केलं तरी ठीकं
हो, ह मग आम्हाला पण अशा नवीन वस्तू खरेदी करून द्यायची आणि आमची पप्पांची आई होती ती प ती
हा हा
लेसमन सोन्याच्या चांदीच्या वस्तू पण द्यायची ला परत आम्ही शाळेला जातान कायम तिच्याकडून आम्ही दहा रुपये वीस रुपये आम्ही फिक्स हे घेणारच... त आणि काहीही खाद्यपदार्थ आणलं की पहिल्यांदा आम्हाला हाक मारून पहिल्यांदा आम्हाला देणार म्हणजे किती तिच्याकडे प्रेम अ आ ओढ माया होती कारण खूप काळजी घेत होती ती पण जेव्हा एक्सपायर झाली त्यावेळेला खूप वाईट वाटलं खूप खूप मी रडले मला पण अजून जुलै महिना आला की फिक्स तिची आठवण येते
हो ग होत असं म्हणजे माझी आजी तर बघ ना म्हणजे मला असं वाटायचं कधी कधी की कोणाच्या आजी किती जीव लावतात, किती सांभाळतात त्यांना त्यांच्या नातवंडांना तर माझी आजी अशी होती म्हणून मला वाईट वाटायचं कधी कधी पण तरी पण तिचा जीव खूप होता गं आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा तिचं खूप दुखत होत तेव्हायना माझं लग्न झालेलं होतं आणि मी सासरी होते बघं तर म्हणजे तिचे खूप हाल झाले गं आणि शेवटी मला बघायलाही नाही भेटलं तिला तर वाईट वाटत त कधी कधी ते
ते होत कधी आमची आई, आई म्हणजे मी बा बारावीला असताना वारले
मी काय खरं वाटायचं की ती आमच्या लग्नापर्यंत असती आणि आता माझं बाळ आहेना तिला बघितलं अस त किती भारी आणि किती आनंद झाला असता कारण ज्या वेळेला गरोदर पण प्रेग्नन्सी मध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर आई पाहिजे होती घरामध्ये, कारण बाळाला कसं सांभाळायचं, हँडल करायचं, तिनं चांगलं शिकवलं असतं. त्यावेेळेला मला सगळ्यात जास्त बाळतपणानंतर तिची आठवण जास्त आली, आई असती तर सगळं माझं बाळतपण केलं असतं.
हो हो ठीक्ये चालेल, आपण बोलूया नंतर हं.